हॅलो, हा आवाज येतोय ना? हो, हो येतोय येतोय. ह ह अजून कुठल्या कुठल्या रेसिपी येत्याता तुम्हाला ‌?
मला अजून ‌
तसंच बरंच काई‌ बनवते मी जसं सॅंडविच हाय. आपला सॅंडविच हाय ना आपण थोडासा देसी स्टाईल मध्ये बनवायचा.
अ जस, बटाट्याचा मसाला त्याच्यात भरून आणि आपले टमाट्याचे साई स्लाईज, अ काकडीचे अ आणि थोडसं कांदा गोल गोल कापून, आणि आपली चटणी बनवायची. हिरवी मिरचीची चटणी बनवतोना आपण थोडसं आंबट कैरी वगैरे टाकून‌ ती चटणी बनवायची. ती चटणी‌ ऍड करायची त्याच्यात. अ परत हा सॉस लावायचा आणि मग ते सँडविच बनत खूप छान लागतं. असं सँडविच पण बनवते मी. आधी मधी ‌ पाहिजे मुलांना ‌काई‌ना काईना काई पाहिजेच असतं.
हा मुलांना वेगवेगळ्यच लागत. हो. त्यांना एकात नाई भागत त्यांचं ‌.
हम्म. ते तर हायच हो आणि पोरांचं कसं आसत, अ समजा आपण बटाटे वडे जर केले तर बटाटा वड्याची चटणी वेगळी. सँडविच ची वेगळी, समोशाची वेगळी, बटाटाचीच पण मग वेगवेगळी पाहिजे. मग समोशात म्हटलं तर वटाने पाहिजे. परत मग बटाटा वडा म्हटलंत तर निसते मग हिरव्या मिरचीचीच पाहिजे हळद टाकून. अन सँडविची म्हटली तर मग लाल तिखटाची चटणी पाहिजे. म्हणजे असं वेगवेगळं करावं लागतं. त्या चटण्या पन दोन-तीन प्रकारच्या कराव्या लागतात.
करावं लागता बरोबर हाय. त्यांना आपल्यापेक्षा जास्त चाव असते ना पोरांना. आपल्यापेक्षा जास्त हा.
त्यात नाओ बघतात चार लोक त्यांना लगेच कळतं का हे नको, ते पाहिजे, ते पाहिजे असं.
त्यांच्यामुळे खरं तर आपण बनवतो. आपण काय बनवत होतो.
हा आणि ते त्याच्याशिवाय आपण ते घरी पण खाऊ शकतो ना आपलं बाहेर पैशे देण्यापेक्षा घरात
घरातली हो घरातलीच गोष्ट वेगळी असते बरोबर अ. अन आता पावसाळ्यात वेगळाच त‌र देऊ पन नई बाहेरचं करणार. खूप आजारी पडता अशे पन पोरं.
हा पाणी खराब असतं बाहेरचं ते‌ भाजार पन भाज्यांना पावसामुळे काई काई खराब झालेल्या असतात.
खराब झालेल्या असता बरोबरेना आता खूप पाऊस झाला ना नाशिकला पण
हो खूप हो चालू एना कालच गोदावरीला पूर आलेला एना हा त भांडी बाजार एना तो पूर्ण पाण्यात गेलाय. टपऱ्या वाहून गेल्या त्या हम.
पावसाळा बाकीए ह ह पुढच्या वर्षी पण उन्हाळा
हम् ह्या वर्षी उन्हाळाच खूप होता ना ओ पाणी लेट आला पण मग चांगला आला बोआ असं.
चांगला आला पानि बरोबरे आमच्या इंदोर मध्ये त काय थोडासा येतो अन‌ लगेच थांबतोय थोडा. तो आप सकाळी झिम झिम झिम झिम आला होता तो असा ‌ ऊन पडला ‌ जसा उन्हाळ्याचा ऊन ‌ए
आरे बापरे नई इकडं ‌आट दिवस झाले. म्हणजे ‌ चांगला चालू ए बो असं भिज पाणी म्हणतो ना आपण ‌
हा हा नि पाहिजे ‌ना तसं पाण्याचं खूप ‌ प्रॉब्लेमे आपल्या नासिक घोटीला तर.
हो नाशिकला पण होताना हो एक शनिवार. येतच नसायचं पण ते बरं आता दोन म्हणजे मागच्या शनिवार पासं ना आजचा शनिवार पाणी आलं य.
पाणी आलंय नाही तर आठ आठ दिवस आधी तर पाणीच प्रॉब्लेम यायच बाबा पाणीच. आणि दुरीपूस पण भरतात लोक खूप पाणी चाललंय चालू द्या चालू द्या . आजकाल आरो लावून घेतात. पाण्याचं नळ इकडं चाललंय चाललंय चालुक दया असं काम चालतं आधी असं नाच. तेच आधी खूप काळजी घ्यायची पाणीची कारण आपण बाहेरून पाणी भरलेलं आहे. आदी नळ टायमावर येत नव्हते तर पाण्याची कदर होती.
हम्म माणूस बरोबर भरून ठेवायचं.
बरून ठेवायचं आता नी आता वरती टाकीत आहे तेवढं वापरायचं आणि गेलं काय झालं काम.
हम् हम् तेच तर आणि लिमिट नाही राहिलंय न वापरायला पहिले कसं भरून आणायचं स्वतःचे कष्ट जायचे जास्त श्रम लागायचे. लोक जपून जपून म्हणजे वापरायचे.
कोण वापरायचे काणी. पाणी जास्त आपल्याला व बेस्ट नाही करायचं आता तर धमधम धमधम. आता तर काय मशीननी निघाल्या स आता मशिनिना पाणी जास्त लागत प्रत्येक गोष्टीला पाणी जास्त लाग त पोरही ऐकत नाही नळचालू तर चालूच ठेवून देतता.
हो ना पोरांला ओरडून ओरडून सांगावं लागतं कमी वापरा रे.
का वापरा नाही बरोबर आहे .
ते कसं झालंय हो ते येत नळ चालू केलं कि पाणी येत ही सवय झाली.
सवय झाली हे करण विसर हे सगळे फक्त नळ खोला आणि युज करा.
हा ते नदीवरन आणन् किंवा धुन धुवायला नदीवर जाणे. किंवा बाहेरून हापश्यावर न पाणी आणणे ह्या गोष्टी.
पाणि नाही नाही माहिती नाही माहिती कारण आम्ही सुद्धा ना ख तिला राहायच न पाणीची इतकी प्रॉब्लेम होते आम्ही सकाळी चार चार वाजेपर्यंत म्हणजे जास्. पहाटे नंबर लावायच जिऱ्यावर.
ह .
जिरा्यावरून पाणी आणलेलं आहे आम्ही.
ह आम्ही पण ना मग. आम्ही म्हणजे माझ्या माहेरी होतो न इथं नाही आता एवढं. प्रॉब्लेम बा पाण्याचा पण तरी आम्ही माझ्या माहेरी होतो ना निफाडला बुंदेवाडी म्हणून गाव तिथं तर तिथं पाणी ना
निफाडला माझ्या काकूच पण माहेर आहे निफाडला माझी काकू तिकडचीचये निफाडची आ पवार ऐकलय का
अ हा असं कुंद्यावाडीला पवार पण हे
योगेश कुंदेवालीला पवार नई निफाडचे म्हणते मी योगेश पवार हा योगेश पवार अंकित पवार कुंदेवाडीला तर आपल्या राखीच्या परिवार जास्त आहे ना
कोणाचा
राखेच्या बघितल राखेच्या राखेच्या सरनेेम
हा हा हा ते मारवाडी ना
ते माझे नान हा हा ते आमच्या नानाचे ते लागतात ते आजोबा माझ्या मम्मीचे मामाचे नातेवाईक लागत ते माझ्या मम्मीचे मामा लोक हा हा असं बघिले सगळ भरपूर लोक आहेत
जैन
हो जैन मारवाडी खूप लोक आहे तिकड जैन मारवाडी सध्या तेच आहे
हा आणि पारस पारस काका म्हणजे नाव होत पारस का काय काय माहिती आम्ही पारस काकाच म्हणायचो त्यांनला पारस जैन असतील बहुतेक ते
हू हू हू तर तिथून पाण्याचा खूप त्रास होत सरच आधी
आधी काय खरंच खूप त्रास होता ओ म्हणजे ते रणजित पाटील हेना आता तुम्हाला आठवतं का नई शेती फार्म म्हणून जे आहे ना कुंदेवाडीला शेती फार्म बीज बोर्ड तिकडं तिकडं पाणी भरायला जायचं आम्ही म्हणजे देवीचं मंदिर आहे बघा दावचवाडीला जाताना ते
हू हू हा हा हा बापरे हा हा हा
स्वामी जे इतका त्रास
आणलंय ओ खूप लांबून लांबून खूप आणि लाईटही त्याच प्रमाणात लाईट पण नसायची पाणी पण नाही आणि लाईट पण नाही
पण आता कसं इकड आलोय ना हा नाशिकला आलोय तर नाशिकला काही जाणवत नाही एवढं पण तरी आता एक दिवस पाणी कसला तरी त्रास होतो तस खेड्यावर कस हापशीवर जा विहिरीवर जा
आपल्याला इकड ऑप्शन नाही ना ऑप्शन नाही ना आपल्याला इकड कुठून पाणी आणायचं
हू
ऑप्शन भेटायच त्याच्यामुळे सगळ काम आटकून जायचे
हो आणि ते जैन काका होतेना त्यांनी त्यांचे किराण्याच्या दुकाना पाशीना अ ते हे काढलेलं होता नळ काढलेला होता ते गावकऱ्यांसाठी पाणी भरायला
हा ना, चांगलं ना तेवढं सहकार्य होत त म्हणजे त्या लोकांचं पण आपल्याला, सहकार्य असलं का म्हणजे
हम्म, नाही कुठले म्हणजे, एक विशेष हे नाही पण असं सगळं गाव जर मिळून मिसळून असलं ना, तर अस असं, कुठलाच त्रास होत नाही शकत तो किंवा समस्या निपटवल्या जाते, हं.
तेच, ना आपलंच आपलं स्वतःच बघतात ते, आम्हाला पाणी भेटतं, तुम्हाला भेटलं नाही भेट म्हटलं असं नाही चालत ना, बरोबर आधी एका पण आता मी विचारत पण नाही कोणाचं
नाही हो आता फक्त स्वार्थ, स् स्व स्व हं
सोसायटीमध्ये त्याला अस असतं का, पाणी नही येणारे माहिती पडलं तर सगळं भरून ठेवते. पाणी खाली, स्वतः स्वतःच भरून ठेवतील, मग दुसऱ्यांना पाणी नाही भेटत. तसं होतं.
हो हम्म. ते बरं आहे बाबा, काही म्हणजे, एवढं आज मेहरबनी झाली बा पावसाची. का पाऊस आला त्यामुळे टेन्शन नाही राहिलं, नाही तर म्हंटलं हं.
काय प्रॉब्लेम नाही, कारण आमच्या इथं पण उन्हाळ्यामध्ये पूर्ण बोरिंग वगैरे सुकून जातात, पाणी पाणी नाही भेटत मग, स्वतःपुरतं पण पाणी नाही भेटत. बोरिंग सुकलं, आमच्या इकडं नळ कनेक्शन नाहीये, बोरिंगच आहे मग पण बोरिंगच पण ना उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुकून जातं. आणि स्वतापूर त पण म्हणजे चार जणापुरतं पाणी भरायला म्हणजे तू फारी असं चालू कराव लागतं, का कोणी चालू नसेल करत आप नाही पाणी भेटत.
असा त्रास होतो उन्हाळ्यात.
हम्म. उन्हाळ्यात त्रासच होतो आणि, कसं आणि नेमकं उन्हाळ्यातच पाणी जास्त लागत बरं का. कपडे निघतात सतराशे साठ, घामाचे कपडे निघता परत इकडून तिकडून आलं का तोंड धुवा, इकडून तिकडून आलं का तोंड धुवा, हां.
परत आपला कूलर चालू असतो. कुलर लाही पाणी पाहिजे. प्यायलाही पाणी, मग, फ्रीज मध्ये बॉट जास्त पितो, सगळ्या गोष्टीचा फरक पडतो.
हां. जेव्हा म्हणजे पाण्याची गरज नाही, तेव्हा मुळात पाणी जास्त राहतं, आता पावसाळ्यात एवढं पाणी पण तरी कपडे धुता येना, कसं स्वतःचेच कपडे धुता येना तर एक्स्ट्राचे कपडे तर नाहीच नाही.
नाही नाही नाही, आता पावसाळ्यात आपल्याला नाही थोडा फरक पडतो, कपडे् जास्त नाही धुत आपण. उन्हाळ्यात कसं ऊन वगैरे असतं, आता आपल्याला पाऊस बघून कपडे धुवावे लागतात. पाऊस आहे आज, कपडे नाही धुवायच आपल्याला, हां.
वाळता की नाही वाळता, घरात बी परत ते वास येत राहतो, कपड्यांचा कुबट वास, हं
तेच. क्लायमेट बघून आपल्याला काम करावं लागतं, पावसाळ्यात खूप विचार करावं लागतं ‌. घरातही गजबज गजगज सगळी, कंटिन्यू पाऊस असला ना का ते मग कंटाळा येतो, पाऊसचा पण क कंटिन्यू आला तर
मग बाहेर पण जाता येत नाही ना ओ कुठलीच कामं होती नाही ना
पोरा बाळांना पण शाळेत पाठवायला आळस येतो पोरही आळस करता पाऊस चाललाय
हा म ते तर हायच ओ थोडा पाऊस जास्त दिसला टायमावर का लगेच पोरं लगेच कॅन्सल शाळेत जाणं
लगेच कॅन्सल आळस येतो त्यांना बरोबर आहे
अस चालु तस तरी पण सगळेच ऋतू महत्वाचे पाण्याशिवाय
सगळं नाहीे थंडीत थंडी पडली पाहिजे पावसाळ्यात पाऊस ही आला पाहिजे ऊनही लागला पाहिजे आणि नाही तर आपली तब्येत बरी नाही राहणार तब्येत खराब होईल सगळ्याच ऋतू पाहिजे चालेल झालाय आपला टाईम हे ना ठीक आहे हो चालेल थोड्या वेळानी करू आपण थोडंस का तर स्वयंपाक करायचा आहे चालेल हो